हॅलो.
हॅलो.
हॅलो. नेहा कशी आहेस?
हॅलो. ध्रुव मी छान आहे. तू कस आहेस?
मी पण छान आहे. आज आपणा एका खूप छान आणि उपयोगी विषयावर चर्चा करणार आहोत.
वा! कोणता विषय?
नवीन कौशल्ये शिकण्याचे महत्त्व.
खूप छान विषय आहे. कारण आजच्या कालात फक्त शिक्षण पुरेसे नसते नवीन कौशल्य शिकणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.
अगदी बरोबर पूर्वी लोक एकच काम आयुष्यभार करत असत पण आता कला खूप बदलाल आहे
हो आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे त्यामुळे सतत काहीतरी नवीन शिकत राहणे आवश्यक झाले आहे
नेहा सर्वप्रथम मला सांग कौशल्या म्हणजे नेमके काय
कौशल्य म्हणजे एखादे काम चांगल्या प्रकारे करण्याची क्षमता उदाहरणारथ संगणक वापरणेस्वयंम पाक करणे चित्रकला संवाद कौशल्ये किंवा एखादी भाषा शिकणे
म्हणजे शाळा किंवा महाविद्यालयातला शिक्षणाबरोबरच्या इतर गोष्टी शिकणे देखील महत्त्वाचे आहे
नक्कीच कारण कौशल्य आपल्याया अधिक सक्षम बन बनवतात
आजकाल लोक कोणकोणती नवीन कौशल्य शिकतात
अनेक लोक संगणकाशी संबंध कौशल्ये शिकतात काही लोक डिजिटल मार्केटिंग शिकतात काही लोक नवीन भाषा शिकतात तर काही लोक संगीत नृत्य किंवा डिझायनिंग शिकतात
म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कौशल्या्य निवडू शकते
हो आणि हीच त्याची खास गोष्ट आहे
मला वाटण नवीन कौशल्य शिकल्याने आत्मविश्वास वाढतो
अगदी बरोबर जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपल्यास स्वतःबद्दल चांगल वाटतं
आणि आपल्या असं वाटन की आपण आपण की काही करू शकतो
हो त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते
विद्यार्थ्यांसाठी नवीन कौशल्य शिकणे किती महत्त्वाचे आहे
खूप महत्त्वाचे आहे कारण आज नोकरी मिळवताना फक्त गुण पाहिले जात नाहीत तर व्यक्तीकडे कोणती कौशल्ये आहेत हेही पाहिले जाते
म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे चोंगले गुण असतील पण कौशल्य नसतील तर त्याला अडचण येऊ शकते
हो आणि दुसरीकडे एखाद्या विद्यार्थ्याकडे चांगले कौशल्य अस असतील तर त्याला अ अधिक संधी मिटलू शकतात
ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे
हो
तुला काय वाटेल नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वय महत्त्वाचे असते का
अजिबात नाही. शिकण्यासाठी कोणतेही वय नसते.
म्हणजे लहान मुले तरुण आणि वृद्धी लोक देखील नवीन गोष्टी शिकू शकतात.
अगदी बरोबर.. शिकण्याची इच्छा असली की कोणतीही व्यक्ती काहीतरी नवीन शिकू शकते.
आजकाल इंटरनेट मुल शिकणे खूप सोपे झाले आहे.
हो.. पूर्वी एखादी गोष्ट शिकण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जावे लागायचे.
पण आता मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने घर बसल्या अनेक गोष्टी शिकता येतात.
बरोबर.. त्यामुळे शिक्षण अधिक सोपे आणि उपलब्ध झाले आहे.
काही लोकांना नवीन गोष्ट शिकताना भीती वाटे.
हो.. कारण सुरुवातीला चुका होण्याची भीती असते.
पण चुका काणा ही शिकण्याचा एक भाग आहे.
अगदी बरोबर.. जोपर्यंत आपण प्रयत्न करतो. तोपर्यंत आपनी प्रगती करू शकतो.
मला वाटल की संयम देखील खूप महत्त्वचा आहे.
हो.. कारण कोणतेही कौशल्य एका दिवसात शिकतात येत नाही.
तशासाठी नियमित सराव करावा लागतो.
आणि सातत्य ठेवावे लागते.
उदाहरणार्थ.. एखाद्या गिटार शिकाची असेल?
तर त्याने रोज थोडा वेळ सराव करायला हवा.
आणि काही महिन्यांतर त्याला चांगली प्रगती दिसू शकते.
हो.. प्रत्येक मोठी गोष्ट सोट्या पावलाने सुरू होते.
नवीन कौशल्य शिकल्यान करिअरमध्ये काय फायदा होतो?
खूप फायदा होतो. कारण कंपन्या अशा लोकांना प्रसंत करतात. जे नवीन गोष्टी शिकण्यास कराया तयार असतात.
म्हणजे कौशल्या मुले नोकरीच्या संधी वाढू शकतात.
हो आणि काही वेळा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होऊ शकते.
ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे.
हो.
मला असं वाटल की नवीन कौशल्य शिकल्याने व्यक्ती अधिक स्वतंत्र बनते.
अगदी खरं कारण ती व्यक्ती अनेक कामे स्वतःच सुरू करू शकते.
आणि अवलंबून राहावे लागत नाही.
बरोबर.
तुला कोणते नवीन कौशल्य शिकल्याला आवडलेल?
हॅलो?
नक्कीच कारण कौशल्य आपल्याला अधिक सक्षम बनवत
अधिक सक्षम बनतात. तुला कोणते नवीन कौशल्य शिकल्या आवेल? बेकअप कन्व्हर्सेशन ने आपली नवीन कौशल्य शिकण्याबद्दल खूप छान चर्चा केली, पण आला अजून एक प्रश्न विचारचे आहे.
हो नक्की विचार?
तुला काय वाटल नवीन कौशल्य शिकताने लोक सार्वत मोठी अडचण कोणती असते?
माया मते अनेक लोक सुरुवातीलाच घाबरात हे त्यांना वाटत की ते हे काम करू शकणार नाहीत.
हो काही लोक प्रयत्न करण्यापूर्वीचे हार म्हणतात.
अगदी बरोबर, पण कोणतेही कौशल्य सुरुवातीला कनी वाटू शकते.
आणि सराव केल्यावर तू हूळूहूळू सोप होत जाते.
हो म्हणूनच सातत्य खूप महत्त्वाचे आहे.
काही लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेल नसतो.
हो पण मला वाटतं की दिवसातून थोडा वेळ काढला तरी नवीन गोष्ट शिकता येते.
अगदी बरोबर रोज फक्त अर्धा तास दिला तरी काही चांगली प्रगती होऊ शकते.
हो मोठे यश हे छोट्या छोट्या प्रयत्नामधूनच मीलते.
आजकाल अनेक लोक ऑनलाइन कोर्सेस करतात.
हां कारण ते सोपे आणि सोयीचे असतात.
घर बसल्या शिकण्याची संधी मिळते.
आणि आपल्या वेलेनुसार शिकता येते.
ही खूप चांगली गोष्ट आहे.
हो त्यामुले शिक्षण अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे.
तुला काय वाटल संवाद कौशल्य शिकणे महत्त्वाचे आहे का?
नक्कीच चांगला संवाद हा प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतो.
कारण त्या मुले आपले विचार स्पष्ट मांड मांडता येतात.
आणि इतरांशी चांगले संबंध तयार होतात.
बरोबर.
चांगले धन्यवाद ध्रुव.
धन्यवाद नेहा.